तेच काय आता ऍडमिशन चे बी काय कळना बे
होय बाई काय आता अगं वैद मी पुण्यात गेलतो की नाही क्लासची चौकशी करून आलो ग, म्हणजे एके क्लास त्यांच शंभर टक्के प्लेसमेंट असते ना.
हम्म हम्म हम्म
तर तिथं बघून आलो काय अ त्यांची फी किती आहे सांग, एक लाख रुपये. हा एक लाख रुपये फी आणि
बाकीच खर त्यांच कणी शंभर टक्के त्यांनी जॉब लावणार.
हं हं
ब बॉन्ड करून घेणार आपल्याकडनं त्यांनी सोड शंभर टक्के जॉब लावणार खरच. एक लाख रुपये फी भरली तरी लागणारच क कोर्स सगळ शिकवणार परत फुल स्टॅकलंस्पिल, ते सगळं शी
आपला बेसच चांगला नाही तर काय पुढं कळ
तेच की आपण क केलोय ग
तंगळ मंगळ म्हणजे काही शिकवलंच नाही सोड आपल्याला व्यवस्थित.
अगं खरं आपला पण स्वतहून काहीत बाहेरन स्किल् शिकायला पाहिजे होत.
होय.
आता. हम्म. मला तर काहिच येत नाही, काही शिकवलच नाही. उगच ते पेपर थेरी, थेरीच पेपर उगच ते रट्टा मारलोय, काय पण लिहिले, म्हणून ते
तुझा आवाज येई ना, त्याला बॅक जा.
आला काय बघ?
हा. मी चुकून माझं उघडं सोडून, पहिला तुझं कॉपी केलं फेस्ट केलय काय, म्हणलं की वैष्णवीच रिझल्ट
हा अं वी
हा म रावय रावय तर कन्फ्युज झालं पटकन बघितलो गं. टाकल्या, टाकल्या त्या मुलग्याने कुठल्या तर मेसेज टाकला केला त्यामुळं. ग्रुप वर हं हं. आणि म्हटलं भारी पडलं कि म्हटलं, माझं कुठं मार्क येत ते म्हटलं. छान पडलेत तुला मार्क.
होय चांगलं वाटलंय, अगं ते रट्टा मारून इकडे तिकडे कसे पेपर लिहले, आपण माहितेये ना व.
आम्ही रट्टा मारून, आम्हाला बघ कसलं पडलंय.
ये चांगलं पडलेत की इला पण तुझ्या मम्मीने स्टेटस लावलेली, तुमच्या बघितलो मी.
आमच्या मम्मी पप्पा चं काय बोलायचं? काय म्हणत्या? झालं
तु चांगले मार्क पाडलेस ना.
होय. तिला एम सी ए ला पडलेलं तिला पट ना, चार वेळा रिझल्ट बघाल ती माझा.
होय. मला कमी पडलाय सोड. मला मी मला माहित होतं, कारण मी सीईटीचा काय अभ्यास केलोच नव्हतो.
अग आम्ही तर कुठे केलतो ग? चार दिवस आधी केलोय.
सेंटर वर पण असतंय ना.
सेंटर वर कुठं? पूर्ण आपल्या ह्याच्यावरच की गं. पहिला हे, आणि दुसरा हे, सगळ्यांचं मिळूनच रिझल्ट लागतोय.
हा. हम्म हम्म् हम्म. तरी सण चांगला पडलाय चांगलं कॉलेज भेटतंय. दोडक्याची. हम्म, चांगलं कॉलेज भेटलं बस
खरं तिथं पु पुण्याला जायचं म्हणल्यावर, त्याचा पण असणार कि, बा खर्चा
पुण्याला जाणार आहेस तू?
चांगलं मिळणार तर तिथंच असणार ना गं.
होय. आणि चांगल्या कॉलेजला घेत तुला काही माहिती का? प्लेसमेंट पण चांगलं भेटतंय गं.
होय. हाय क काय करणार खरं?
खर्चा लय असतोय. कालचे
मार्क चांगलं पडून काय उपयोग, पैसे तर भरायला लागणार.
होय. म्हणजे कॉलेजची फी नाही गं, पण राहायचच खर्च चल ये पुण्यात वेदिका महिन्याला दहा हजार रुपये सहज लागतात कारण पीजी वर जर राहिली स तरी चार हजार ते भाडं मेस तर वई गेलं पाच हजार समज इकडं तिकडं नाश्ता चहा ‌.
हे तर आहेच तेच मला
आणि तू महिन्यात ना एकदा तर येणारच आहेस की घरी
महिन्यात न एकदा काय येतो बाई?
मग आठवण येतीयाच गं.
हम ह.
येती या कनी सांग.
करायला तर पाहिजे ब खरं परवडणारा नाहीय तर काय करायचं? तेच लागलेय बघूया. अजून कट ऑफ देन बघूया म्हणतात खर्च वगैरे सगळंच.
हम्म चांगला मार्क पडल्यात तर कर की.
हाय ग माहिती आहे, ग चांगला मार्क पडल्यात की ग खरं पैसा एवढा कुठून आणायचा?
होय.
एवढं लई आत्ती झालं आती खर्च नाही होणार ग सगळं बघाल पाहिजे मला पण विचार करायला पाहिजे.
होय. बरोबर आहे की. आता तो धावीला गेला? केवढा थोडा मोठा गं झाला ग केवढ्यात?
हम् हम हम्.
या वर्षी दहावी.
व्हय.
त्याच ट्युशन तेन
हम्म पुढचा आकाररावी येणार त्याचा कसला असतंय माहिती नव्ह?
व्हय ‌.
काय सगळ अवघड हाय? काय करायचं खरा, दुसरं ऑप्शन पण नाही आहे काय करायचं?
अग आता चांगला मार्क पडल्यात तर बघ चांगलं कॉलेज.
बॅचलर्स मध्ये राहिल कणी वेग का म्हणजे अ -रूम करून आपण राहिलो कनी, आपल्याला एवढा खर्च लागत नाही.
व्हय ना.
हम्म. म्हणजे आता बग सृष्टी पण बघ म्हणालाय की मी, पुण्याला घेणार आहे सृष्टी तू म्हणजे आणि कोण असं असलं तर
तेच ठरवायचं आहे. पण मेन म्हणजे कट ऑफआणि सगळ ऍडमिशन
हा म्हणजे सगळ्यांना कॉलेज जरा व्यवस्थित जवळ जवळ असं भेटलं कनी तर होऊन जातंय.
बघूया ती तर काय तिकडेच घेणारं आहे. छान पडलात मार्क काय विषय नाही.
ते का दोन वर्ष काढली तु?
अरे तिलां मतम कसलं भारी पडलं आणि आंता आम्हांला वाटालं अजूंन जरां पडांयला पाहिजे होतं
होयं अभ्यास केलां असे तरं म्हटलंच
हं
कां नाहीं
तरी हांच म्हणायचं बाई नशीब मांन
होयं
अंजलीला त्यांनी पणं घेणारं आहेतं पुण्यांला खरं त्यांना मार्ग कायं कमी आहेतं कायं करतांत कायं माहिती
मार्ग कमी असल्यामुळे कायं उपयोग नाहीं आहे बाई करं
निर्मळे अंजली
हम्मं हम्मं ती वयं
हम्मं पुण्यां आणि आंज तरं कायं तिकेटीला लैजन गेलेली की होयं बघं की मलां मी कार्याचा फोन लावतोय नां ती म्हणते बाई आंता खरं मी
ठीकं आहे
बघायचं म्हणत्यांत
हम्मं मी तेचं म्हणालो आंलोय ती त्यांची घरांतली जरां स्ट्रिक्ट आहेतं नां
होयं स्ट्रिक्ट आहे थोडे खरं तिलां तिथं पाहिजेलाय मिळतंय म्हणं त्यां बाई काय मिळतं कां
निळतं असेल सोंड खरं
करं तिला नाहीं मंला एवढ्यां कास्टमध्ये येऊंन पणं मंग कायं ते एवढं तेवढ्यां मार्काला नाहीं गावंत
किती पडलं तिलां
चव्वेचाळीस कीसेेचाळीस आहे
साठ तरं पडां पाहिजेत मलां पणं लेखम पडलांत म्हंण मी इथंच घेणारवे सांध्या कॉलेजलां बघायचं नांतर कायंतरी करायचं
होयं कोर्स वगैरें कायं बघणारं होतीस कायं करं झालं मंग
तेचं कोर्स फी लही आहे गं आणि फीच राहते राहायचं खायचां खर्च लंय आहे तिथं
तेवढांचं
म्हणूंन सांग मावशी हायं तरं माझी खरं तरं तीथनं लंय लांब होते माझी मावशी कांत चं मध्यें आहेतं आणि ते हं आहेतं कोणी क्लासेस लांब आहेतं गं
आमची आमच्यां हत्यां पणं कात्रजलां जांय की
होयं माव मावशी पणं कात्रसलांच
खरं थोडीचं नां आपणं त्यांच्यांत सगळं हे राहूं शकतोय आपल्यांला पणं ते कसतरी वाटतेय गं
होयं आणि राहायचं पणं कांहीं नाहीं खरदीथं असते जवळं जवळं कायं नसते गं लंय लांब जांय लागते
होयं पुणे म्हटल्यांवर तसंच बाई ते
हो कुंठे जातेस
कांय नंगच
म्हणूंन तरं बघायचं आंता कायं होते
अक्षतां कायं नां डिकेटीलांच घेणारं आहे वाटतं तुझं फिक्सच आहे तिथं, तू पण एकदा ट्राय करून ये की मग विचारून ये ना किती लांब
डिकीटीला मला खरेदीला रेग्युलर जाय लागते का माहिती आहे का रेग्युलर नकोय मला रेग्युलर
म्हणजे जॉब काय मग बघायलास काय काय
जॉब बघायलो ग
चांगलच निवड चांगलच बघ बाई असल काय फालतू बघू नकोस
नाही तेच की म्हणजे आयटीत नंतर जरी उपयोग येईला असच ग
तसंच बघ
हम्म तसच बघा ना
आणि काय कुठलं तर करत करता येते का विच असं कुणाला तर भेटायचं आणि, सीएन च्या ऑफिसमध्येध्ये तर जरा जाऊन ये आणि मला तुम्हीच ट्रेनिंग द्या मी त म्हणजे असं एक महिना्या तन असंच देतो म्हणायच फ्री आणि तिथं जॉबला जॉब ला लागतो म्हणायच
हा तेच
पण देतात की वीस पंधरा हजार तर देतात मिनिमम आणि तू टिकलीस तर, मानी देतातच की मा पगार
होय हो बघूया काही कावरती आता
आपल्याला काहीच येत नाही, आता बाहेर जाऊन काम करा म्हटलं तरी
होय, किती कॉल केलीस ग व वेद तू
हा
किती कॉल केल्यास
माझं वय आता बघ अ हा बत्तीसावा चालू आहे
हा पण मग पैसे आलेत तुला
हो, सहाशे ऐंशी रुपये आल्यात नव्वद नव्वद
बही नाही मला अजून एक पण रुपये आहे नाही मी करायच नाही ते
होय
हो
येतील की हळूहळू आता सृष्टीला तर हजारच्या वर आलंय
बघ की, तिचं किती झालं
तिझं छत्तीस कॉल झालात, माझं काय झालं निम्म टास्क झालत
प्रत्येकाला दहा दहा मिनिटं बोललेस काय तू
नाही एवढं का नाही, माझ कॉल जास्त रिजेक्टच झाला अक्सेप्ट म्हणजेनी त्यांनी चाललं नाही असं ते झालय
हा हा हा एका कॉल एका पर्सन ला किती वेळा करू शकतो
त्याचं काही लिमिट मला माहत नाही ग सृष्टीला कर मला आता येणं ना झालेय करायला लईच झाले वाटत कॉल
हा हा
आणि ते काय म्हणायचं मी मग टास्कच केलो आणि ते पेमेंटच भरल लोग मग तेव्हा सहाशे ऐंशी नव्वद रुपये आलत आल्याग काल आलंत ते पण मला आणि अजून त्या बाकीच्या टास्कच काय खरं आलं नाही बाई दाखवाना, चालत ये. दहा मिनटं झाल्यात.
हा चालते, उद्या पण करतो तुला कॉल, मॅसेज करतो पहिला टाइम असल्यावर कॉल कर
चालते-चालते, ठेऊ का?
हं हं चालेल.